हात.
झाल का मॅडम जीवन.
नाही अजून
हम्.
आता बनवायचं मलाशी फोन केला होता रबीशू होती. मागच्या महिन्यात कस झालेलं मला बिशी लागलेली मग ह्या वेळेस बिशी माझ्या. होती ना मग सगळ्या फ्रें आम्ही बागेत घ्यायचं गार्डनला घ्यायचं ठरवलं ते बिशस गार्डन होत म अशी त्यामुळे मग ते आवाज पण येत नव्हता म्हटलं म्हंटलं घरी जाऊन तुला फोन करते.
हा हा हा आणि किती जणांची लावली होती मग.
त्या काळी आम्ही स्कूल मधल्या म्हणजे मुलाच्या स्कूलमधल्या मॅडम आहेत आणि म्हणजे अशी मुलं शाळेेत स्कूलमध्येध्ये असणारे सगळेजण आम्ही
अच्छा.
म्हणजे बारा जणी आहे टोटल वर्षाची म्हणजे बारा महिन्याची बारा हजार रुपयाेची भिशी आहे.
अच्छा ओके.
जसच म्हणजे मैत्रिणीचा ग्रुप मोडा आहे नको म्हटलं आपला आपला आहेर कंटिन्यू राहतोय म्हटली. आणि बीशी चालू करा आणि तिच्या निमतान तरी महिन्याला भेटणं होईल आपलं. मग त्यामुळे ज्या महिन्यात जिला भीशी लागल ना तिनं ठरवायचं कि प्लेस कुठला म्हणजे जर घरी असेल घरी किंवा बाहेर हॉटेलला असल. फोटो प्लेस दिईल ती त्या प्लेस ला जाऊन आपण बीशी करायची. असं होतं हा आणि सगळ्या वर्किंग हव कसं झाले ज्या त्या जिकड तिकडं कामात असतात. आणि म्हटलं आता दहा ते पंधरा पर्यंत आमची असते भिशी मग दहा ते पंधरा तारखेपर्यंत म्हटलं संडे का सेकंड सॅटर्डे पण होता का? होती परत म्हटलं की नको. माझी मैत्रिणी कोल्हापूरची आहे म्हणजे कोल्हापूरला त्याच्या मिस्टरांची बदली झाली. मग ते तिकड श ना मग मुलगा ते सगळे तिकडेच गेले ते. मग त्याच्यासाठी म्हटलं मग परत संडेला घेऊ म्ह ती म्हटली संडेला मीेत. ते संडेला घ्या मग सगळ्या एकत्र मिळालं होत तरता एकत्र आल्यानंतर ना मग गप्पा गोष्टी जरा. चाललेल्या सेल्फी काढणं स्टेटस तरी लावलाच पाहिजे.
हो. आणि भीशी सपोज आता सगळ्यात शेवटी एखाद्याला लागली तर मग नेक्स्ट इयर. सुरू करताना त्याना पहिली भीशी देतात ना.
हा हो.
तसं आमच्याकडे केले नाही हो सोसायटी मध्ये मला सगळ्यात शेवटी लागली ना नंतर भिशी त्यानी लावलीच नाही. आणि दिली पण नाही लावली असती तरी लावली असती तरी नाही द्यायची. अस म्हणजे त्यांनी.
असं काय नाही कारण तो रोंगच आहे बिशीचा ना तसा. कि लास्ट ज्याला लागेल त्याला म्हणजे ज्या व ण सुर करतत तिला पहिली द्यावी लागते.
तर करायलाच पाहिजे कारण की बिचारीनी एवढा वेळ वेट केलेली असते आणि माझ्यासोबतच झाल म्हटल्यावर आता काय बोलायचं. त्याच्यानंतर मग मी भीशी लांवणंच बंद केलं. म्हटलं न मरू द त्यापेक्षा हजार हजार आपण स्वतःत जमा करायचे आणि करायचं क करायचं ते
पण असं ते असंच असंच भिशी जर का मोठ्या मोठ्या त्या भिशी लावल्या ना आता माझ्या तीन चार भिशी आहेत माझ्या.
हम्.
हा म्हणजे गल्लीतली मंडळाची वेगळी म्हणजे आमच्या इथं गल्लीत मंडळ आहे ना.
हा हा हा.
महिला वर्गाची भिषी वेगळी जें्स वर्गाची विषी वेगळी अे त्याच्यात. माझ म्हणजे सासूबाईंची आहे जाऊबाईंची आणि माझे ते तिघांची पण पैश शेमीस पण. हजार हजार रुपयाची आहे ती पण तीन हजार झाले. आणि त्याच्यात वीस हजार रुपये येतात द वीस बायक आहे त्याच्यात हजार हजार रुपयेची. मग ती प त पण मलाच लागली गेल्या म्हणा ती पण मलाच लागली होती.
हो अशा दोघं तिघं सोबत लागल्या ना. ंट मोठी जमावते नाही तर मग शेवटी लागली ना तर मजाच नाही.
ते बारा हजार आणि हे वीस हजार असे मिळून टोटल. बत्तीस हजार रुपये आलेली परत दोन हजार रुपयाची मोठी भीशी एक आहे. त्याच्यात तर पण व का ते बघेतात बासष्ट हजार रुपये मिळतात त्याचे पण ती पण डिसेंबर मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या वेळेस लागलेली. ते पण फोन गेला फंक्शन घेल्या वळेस विषय लागले त्याच्या वेळे लॅपटॉपची ज गरज होती. म्हट लॅपटॉप घेऊ म्हटलं आ विचित्र म्हटलं लॅपटॉप घेऊन टाकू पटक. पण गरजेला आ लावलेल्या पिशाना सगळ्या गरजेला आल्या. ती मोठी पेशी होतीी मी ठरवूनच लावलेली की मला मुलाच्या बड्डेलाच. आणि बरोबर त्याचा साठ डिसेंबरला बड्डे होता. आणि त्याच वेग लाग कारण मी पूर्ण असंजे नियोजनाने ती बीशीी चालू केलेली ना. नाही बाबा की मला मोठा कारण त्याच कसं कोरोनाच्या पिरियड मध्ये काहीच झालं नव्हतं. ना बारसं झा पहिला बर्डे झाला ना डोळ जेवण झालं आमचं काहीच झालं नव्हत. तसं म्हणून माझी लय इच्छा त मी म्हटलं बघा म्हण मी मनापासून मुलगाचं ठरवलं ना म्हटलं करायचं म्हणून.
हो आणि बघा ना मोठ. मोठ भिषिय असले ना की असं स्प्लिट पण करत म्हणजे नाही का? आता अ दोन तीन जणांमध्ये सपोज चाळीस हजारची बी. तर दोन जणांमध्ये दोन जणांना लावतात ना एका पार्टनर पार्टनर अ जोड. तसं पण आहे का तुमच्याकडे.
तसे पण आहेतत की हो.
किंवा सपोज कोणाला खूप जास्त गरज आहे तर मग? ज्याला पिशी लागली तो सांगणार की बाबा हा. की फाइव हंड्रेड रुपीज लेस करून देणार त्याला असं काही आहे.
असं काही नाही बाबा आमच्या तरी बिसीत असं काही नाहीये. पण माझ्या मावशीची एक विषय आहे ना ति एकदम. पाच हजार रुपयाची पाच हजार अमाऊंट ची तिची बष आहे.
हा.
पण त्या पंधरा जणी आहेत त्या कस आता तुम्ही माझी फ्रेंड आहात. मग माझ्यासोबत. काढ आता चित्ती एकच काढायची एकीचच नाव घालायचं आता पंधरा जण मधलं. आ गं तुम्ही माझी फ्रेंड असल्यामुळ मला जर का बिशी लागली तरी ते पा म्हणजे पाच हजार रूपये काय अमाऊंट ईत ती दोघी दोघी म्हणजे दीन लाख रुपये काहीतरी येतात त्यांचे मने मने ना तिला पंचाहत्तर हजार तिला पंचाहत्तर हजार अस.
आवे दोघांच्या मिळून त्यांनी माउंट त्यांच्याकडे जमत नसेल म्हणून त्यांनी अर्ध अर्ध करून पार्टनरशिपमध्ये एकच नाव दिलेलं असं म्हण.
मोठा असेल तर पंधरा महिने मग मोठी विषय आहे ना ती
हा
पाच पाच हजार रुपची आणि म पण म क जास्त लागत पंध महिने भेटत करावा लागतोय मग. मग जर का तीला जर लागणार असेल, तर मग तिला पर्यंत थांबावं लागेल ना.
आ.. बरोबर वै
त्या दोन दोन चिट्ट्या काढतात आणि सात महिन्यात म्हणजे बेशी संपवायची परत नवीन इयरला परसात म्हने नवीन चालू करायची
हो, नाही आणि नवीन या सोसायटीत जर नवीन असलं आपण, तर मग लावायला पण मजा येते हो. आणि मी पण नवीनच होते आमची नवीन राहील आणि सगळे म्हटलं ओळख होईल ते होईल म्हणून हजार रुपयाचीच लावली जास्त पण नाही लावली आणि एक पाचशेची लावली होती. ते पाचशेची पण नाही लागली. आणि हजारची पण नाही लागली. आणि ते सगळ्यात शेवटी ती लागली. अस झाल. मग त मूडच गेला. सगळा
हां हां. तस झालं क नको वाटत ते मग!
हा मग मी नंतर लावलीच नाही. जाऊ दे म्हटल. नुसतं टाकायचे टाकायचे पैसे प्रत्येक वेळेस होप्स असतात की, नाही बाबा आत्ता लागेन, तेव्हा लागेन आणि लागलीच नाही. म्हटलं आपलं लकच नाही. हे कोणाकुणाचं असतं ना की लक नसलं की मग ते लागतच नाही. तसं झालं माझं. नाही लागली ना ती लागली दोघांपैकी एक पण नाही लागली ना. कसं हाय म्हटलं जाऊ दे. परत नाही लावायची.
आ ती आता ती बघा की माझी मोठी भीशी मला बरोबर लकनी बरोबर त्याच वेळेला त्याच वीक मध्ये लागली. आठवड्या महिन्यामध्ये मंथ मध्ये मागच्या मंथ मध्ये दोन्ही एकदम झाल्या. त्यावेळेला पण मला घ्यायचंच होत ती पण माझी वस्तू होऊन गेली बघ सोबत सोबत!
तेच वतूक वगैरे झाली किंवा असं काही झालं तर छान वाटतं ना आपल्याला की नाही बा विषमधून लावले असं
आता एक भिशी लागली ना आता आटा चक्की घ्यायची म्हणून सांगितले मी ह्यांना, कारण पावसाळ्यात आमच्या इथून जरा लांब जाव लागं त्याता
करायला त्यामुळे हंणा म्हंटलं आता नेक्स्ट भिशी लागली ना आपल्याला की आटा चक्की घेऊ म्हटलं आपल्याला घरगुती. म्हणजे बाहेर जायच कामच नाय. हा
बरोबर बरोबर कारण की आता दळण पण हो आठ, नऊ रुपये झाले आमच्याकडे. आठ रुपये दहाशे नऊ रुपये दहा रुपये असे पण आहे.
हा,
मग ते परवडत नाही. ते एकदा चक्की घेतली ना की बरं पडतं.
हो बरं पडत आणि घरच्या घरी आपल्याला काय का हो कशाला बाहेर जायचं जायचं माहिती.
हा तेच ना आता आमच्याकडे कसं सासरी आहे ना एक चक्की आणि आम्ही दोन जावा आहेत. मग दोघांपैकी एकाला भेटेल. म्हणून मग आतापर्यंत मी घेतली नाही. पण असं वाटते आता की
घेऊयात, आपला आपला कुठ जाव लागत नाही. आणि काय बस होते पावसाच्या दिवसामध्ये कनी अवघड होते पाऊस. कधी पण असतो एक गरज आणि आपल्याला रविवार शिवाय शनिवार शिवाय तर वेळचं भेटत नाही मगं मग अर्जंट असेल तर मग काय कर
हा ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे लागतच घरा तो छोटी आणि त्याची साईज पण छोटी असते. मी बघितली ना आता आमच्या शेजारी वगैरे इतकी छान आहे छोटीशी वस्तो एकदम कोपऱ्यात मावणारी आणि पीठ वगैरे पण का नाही पडत तेवढं थोड गॅलरीत ठेवली की काही प्रॉब्लेम नाही. छोटीशीी मस्त हो एक हार्डली दहा पंधरा हजार पर्यंत मिळते ती त्याच्यामुळे ठीक आहे आपण घेऊ शकतो खूप बजेट फ्रेंडली पण असते म्हट म्हटला घेऊ आम्हाला पण घ्यायचीच आहे.
माझ्यापण मैत्रिणीनं घेतलेला तवा तिलापण लागल्यानंतरनं. तिला म्हणलं पाऊस असेल तर एमर्जन्सी मध्ये म्हटलं मला दळण करून देते म्हणते बाहेर पाच रुपये त म्हण पण तुझ्यासाठी माझ्याकडे दहा रुपये म्हणते म्हण पंधरा तर वीस नाही ते म्हटलं पण माझी गरज थोडी भागव. फोन घेते, धार तेवढी काढली की बरं होतंय. ह ना
ह ह हा
आपल्या आपल्या वस्तू असतीलल तर कसं बरं पडते जरा पुणाकड उगं चक कशाला उगंच मार बायच ना
हो बरोबर आहे नाही मग ते मागणार आहे ते करून पण देणारे पाहिजे नाही तरस आपलं
अछा क्लोजच आता आता आपण सकाळ दोन तीन कॉल मध्ये किती क्लोज झालो
हो हो तेच ना
होम
आपली वस्तू असली की आपण कधी कशी वापरू शकतो असं
परेश हो तुमचं झालं जेवण
हो जेवण झालेलं आहे म्हणजे जेवण तयार करून ठेवलेलं आहे व्हायचंय म्ह ते लाईट वगैरे बसवायला क्रुशियन आलेत ना तर ते काम चाललंय म्हून मग मी आले इकडे बेडरूम मध्ये बसले म्हटलं चला एकदोन कॉल तरी व्हायचा तो पण तुमचा फोन आला मग ठीक आहे म्हटलं करू आता
हा हां
हम् हम्म तुम्ही काय स्वयंक करत ते वाटतं?
झालं नुसतं काय सकाळचं नॉनव्हेजच जेवण होतं चपाती आणि भात तेवढा बनवायच होता. आता कुकर लावलाय चपाती तेथोडी बनवायची आता गरम जेवायच्या जेवायच्या टाईमला
हो
हम यांना कस गरम गरम जेवण लागते ठीक आहे ठीक आहे हो हो